बोला, झालं का जेवाण?
हो बरेच वेळचं.
आ का थांब न काही नाही बसली.
हा का पाहुणे आले काय घरी?
हाव पाहुणे येल आमच्या घरी.
हाव.
हम्म
हा आवाज येऊन राहिला. म्हणून म्हटलं पाहुणे वगैरे आले का घरी.
आमच्या घरी पाहुणे चालूच राहतात.
हा हा बर आहे ना. तेवढच गमते पाहुणे आले की.
हो.
हा नवीन नवीन आल कोणीतर गमते तेवढ्यान आपल्याले.
हो बस झाल न.
हम्म, आता एकादशीसाठी जायसाठी आले काय? कुठे जायसाठी?
हाव आता एकादशील वारीत जायच आहे ना.
हाव का म्हणून म्हटलं कुठे जायसाठी आलेत.
हम्म सोबती पाहिजेत घरच्यायले.
हा हा नाही बरेच. चांगले दोन चार जण असले की मजा येते सग कुठे जायची. एकट एकट थोडी कुठे जातो आपण समजा.
नाही.
हम दोन चार जण असले की मजा येते थोडीशी जायची मग.
हाव पालखीत काय जात ण नाही झालं मग आता सोबती करून मागून जा रेल्वेनं.
हा, हा.
ह
हा चालतेना मग तसही
बाराशे त्यातले आणि आठशे टाकले त्यांच्यात. आता पंढरपूरला जायची तयारी आहे ना.
हाव का हो खूप गर्दी असणार पण तिथे आता?
म आता ते त्याची दरवर्षीच वारी असते दरवर्षीच जातात ते.
हाव, हाव ते कसं दरवर्षी जाणाऱ्याले सगळी माहिती ती राहते आपण कस एखाद्या वेळेस गेलो की नाही आपल्याला माहिती नी राहात आणि एवढ्या गर्दीत माहिती आपण कुठं जायच, काय करायचं कस, करायचं काही समजत नाही काही लक्षात येत नाही ते.
ते दरवर्षीचे सेवा करी आहेत ना.
हा, हाव ते मग कस आपण एक एखाद्या वेळेस गेल की आपल्याला काही समजत नाही मग काय कराच, कसं करायच, त कसं आम्ही एकदा गेलो होत ना आम्हला तसंच झालं होतं मग, म्हणजे काय करायचं? कुठे जायचं? म्हणजे काही पाहाल आम्ही काही पाहायचं राहिल म नंतर ते म्हणत होते की बा तुम्ही आम्हा सांगायच होतो आम्ही तुम्हाला दाखवलो असत.
हम्म येची सेवा आहे.
हा हा.
ते ना अशी सेवा घेऊन ठेवेला बाय, बायान बाहे ना जायचं तर ते सेवा कराची कोणाला चहा द्यायचा, कोणाला नाष्टा, सेवा येन ते जे झाडाची असली की ते झाडाची कोणतीही सेवा मग.
हा हा चांगलं आहे ना
कायच बारा बावीस जण आहेत वाटते ते वीस की बावीस.
हाव काय.
हम्म सेवा देतात त्या पंढरपूरले गजाजन महाराज जवळ कशी सेवा आहे तशी.
हाव, हाव.
हम्म अशा खूप गावगावीच्या बाया येतात.
हा, हा, हो आता तिथं पाहिजे ना कारण आता म्हणजे भाविक भक्त खूप येणार आहेत ना तिथं आता.
होव सेवाच समजा तेचे ही पदरात पुण्य भेटते आणि याचे समजा देवाचेही कार्य होते.
हो हो.
असं आहे ते.
हम्म, बर चांगलं आहे ना मग.
हाव चांगला आहे ना देवापाशी तेवढेच चार, पाच दिवस.
हा तेवढ्या च्यान मग आपली सेवा घडून जाते समजा आपण जात समजा तसं थोडी जातो आपण.
हा, आठ दिवस, आठ दिवस असते ती सेवा.
हाव काय?
हम्म, आठ दिवसाची सेवा मग आठ दिवसानं घरी.
हा हा. मग इथे हे बाहेर म्हणजे बाहेर गावी वगैरे पण जाता येतं का? म्हणजे म्हणजे तिथ आता कसं ते ओमकारश्वरला वगैरे सगे संबंधी राहिते तिथ
नाही, नाही ते नाही फक्त पंढरपूरचीच सेवा केलाय.
ह ना आता नाही आता या आषाढीला समजा पंढरपुरची असणार फक्त तसं मग बाकी च्या वेळेस म्हटलं मग असं कुठे, कुठे जातात का मग?
नाही, नाही बाकी नाही जात.
हा हो फक्त बारा महिन्यातून एकदाच मग समजा फक्त पंढरपूर जायच.
हा नाही ते सेवा असी द्यायची कार्तिक की आष् आषाढी अन ते विठोबाचं लग्न असते ना
चैत्र, चैत्र वगैरे.
हा विठोबाचं लग्न असते, नवरात्र बसते, ते विठ्ठल नवरात्र.
हा, अश्विन - अश्विन चैत्र वगैर नवरा
हा त्या वळेस बोलावतात ते. मग हे सेवाकरी जातात.
हा, हा. हा.
असं. वर्षातून तीन वेळा ते चार वेळा जातात वाटतं, हे.
हो ना. हो ना.
हा चार वेळा. आषाढी - कार्तिकी अन् चैत्र महिन्यात जातात वाट ते न अजून कधी जातात?
भाद्रपद महिन्यात कि, काही जातात वाटते.
हो ना. हो ना.
हो भाद्रपद महिन्यात. चार - चार सेवा आहेत याच्या. बारा महिन्यातून.
ह. चांगलाय न मग. बरंय न. तेवढ्यान मग कसं पंढर पुरला नेहमी- नेहमी वारी तरी होते, तेवढी पंढरपुरची. तसं थोडी गेलो असतो मग वारीला. आता आपलं तर तसं जाणं नाही होत. कमीत- कमी त्याची ते सेवा घेतलेली आहे. म्हणून तेवढ्या वाऱ्या तरी होऊन राहिल्या, त्या पंढर पुरच्या. म्हणजे विठ्ठलाच, विठ्ठलाचच बोलावण आहे. त्यांना, की बा तुम्ही या म्हणून.
हा, हो. ते तर आहेस, मंग खरचय.
हम्. माझ्या सेवेला या म्हणून.
हा. त्याच्या स मर्जीशिवाय, काहीच नाही होऊ शकत. करता - करवीता तोचय ना.
तोचाय सगळ्याला.
हा.
तोच बोलावते यांना या म्हणून. आणि हे जातात तिथं. असंय, ते आता.
हो, खरी गोष्टय.
हम्, चांगलाय ना म ते. सेवा वाढते, तेवढ्यान त्यांची.
हा. बराय ना. सेवा द्यायला जातात. चांगली गोष्टाय.
हा, तिथं मग सगळं राहण्याची, खाण्यापिण्याची, सगळी व्यवस्थाय मग.
सगळं तेज्याच इकडूनाय.
या हा.
हा. काहीचीच कमतरता नाही. देवापाशी गेल्याव तर म्हणजे एवढय. म्हणतात की, काही असं - असं वाटते की काय - काय घ्या अन् काय - काय नाही.
हा, ह.
हा पण बाहेर ठिकाणी सहन नाही होत. तर मग काही एवढं, काही हे नाहीत करत ते. बाहेर म्हणजे तब्यता बिघडतात.
हा संस्थांकडून समजा सगळं स आहे, त्यांना सोय समजा. दवाखाना वगैरे पण आहे ना मग तिथं.
चहा, नाश्ता, जेवण, सर्वचय.
ह. दवाखाना वगैरे पण असेल ना. मग दुकलं वगैरे काही समजां तर.
हो, दवाखानाही आहे. गोड्याही आहेत, ना. सगळं आधी घेऊन जातात, घरूनही. तिकडेही यायत.
हा, हा. हा तीथं असतात म्हणातात ना, दवाखाने वगैरे असतात. काही समजा कोणा भाविकाच डोकं वगैरे दुखते समजा. कोणाला मळमळ होते. कोणाच्या हातपाय वगैरे दुखतात. काही झालं समजा तर मग ते सगळंच, सगळी व्यवस्था असते तिथं.
हो सगळीच व्यवस्थाय. देवाजवळ गेलं की, जस घरच्या सारखेच आहेत. ते घरी तरी जास्त काम कराव लागतात. ते तरी सगळे मिळून थोडं - थोडं काम येते.
हा, हा. आणि हे प्रत्येक दिंडी - दिंडी सोबतही मला वाट ते, अम्बुलन्स वगैरे असतात ना.
हो.
दिंडी सोबतही असतात, अम्बुलन्स वगैरे. म्हणजे सगळी स सुविधा असते. भाविक भक्तांची सुद्धा केलेली. रस्त्यानि समजा जाणार जिथून दिंडी जाते समजा तिथं खाण्यापिण्याची व्यवस्था असते. कुठं पाणी वगैरे, कुठं जेवण. कुठं नाश्ता, कुठं चहा.
हो ते आहे. एवढे देतात लोक. एवढं अन्नदान करतात. कि बस रे बस. खूप अन्नदान करतात.
हम. अन्नदान. भाविक भक्तायले लई त्याच वाटते ना?
हाव.
हम्म.
बरंय ना मग.
हा.
तुम्ही पाहून घ्या एखादी सेवा असली जायची तर जाऊन घ्या.
नाही ना आमचं जमत नाही ना. आताच जायाचं होतं पण मी जात नाही आ- च्या घरी जमत नाही ना पोरी सोडून.
हो. शाळा वगैरे सुरु. डबा वगैरे करायचा. हा.
त्यातन लेकर म्हणतात. नाही बाई आई तू नको जाऊ.
हा. ते लहान आहेत ना सध्या? लहान आहेत ना सध्या? ते काही समजत नाही ना अजून.
हा.
थोडेसे मोठे झाले. मग हातानं वगैरे करता आलं त्यांना की मग जमते.
हा. तसही त्यांले जमत नाही ना? जाणच आहे.
हा. नाही आईची वेळ जमतच नाही ना कुठं. आई गेलेली बाहेर. जमत नाही ना लेकरायले आपल्या.
हा. त्येनंच कसं आहे? घरच्याईच आता ते म्हतारे झाले आता ते- काय झालं सगळं बराबर. देवाचंच करायचं.
ते कसं आहे मग आता? लेकराचे लग्न वगैरे झाले. नातूपंतू झाले. मग ते कसे आपल्या संसारात- गुंतले की नाही आता समजा. आता हे लेकर लहान आहे. याले आईशिवाय दुसरं आहे कोण? आता त्यांचे लग्न झालेत. त्यांना कसय? त्यांचा संसार आहे. त्यांचे मुलं बाळ पत्नी वगैरे. अे असा संसार आहे कि नाही त्यांचा? म त्यांना सगळच सांभाळायला लागतय. ते मग त्याच्या त्या त्याच्यातनं त्याला आठवण येत नाही जास्त. तशी आठवण येते - ते म्हणा. असं नाही आठवण येत नाही म्हणून. पण जास्त- आठवण येत नाही मग अशी. की जशी आपल्या लहान मुलांना कशी आईचीच ओढ असते. तशी एवढी जास्त- ओढ नाही राहात एवढी. म्हणून मग ते म्हणतात बुवा चल, करून घे मग आता होते तुझ्याच्यानं त.
हा.
आपल्याले काय सांगाव म्हातारंपणात भेटते काय पाह्यले?
हम्. काय माहीत आता? मी तर म्हटलं बाई, मी म्हटलं यांना म्हटलं काय माहीत आता? आपले म्हणजे कसं आता? जे प पूर्वीचे जे लोक होते. त्यांच्या कसं हातापायात खूप ताकत होती. ते कुठेही, आता मी त्या दिवशी एक व्हिडिओ पाहिला. तर एक आजी होती, ती पंढरपूरला पोहोचली सध्या. तर ती आजी म्हणे माझं शंभरच्या पेक्षा जास्त वय आहे म्हणे.
बापरे!
पहा. आता मग शंभर शंभरच्या वर आहे म्हणे मी. आणि अजूनही काकट आहे म्हणे मी. अन चालत, चालत आली म्हणे मी पायी.
बापरे!
हा. आणि मग तिला विचारलं किवा तुझ्या वाऱ्या किती- झाल्या? तर म्हणे मी सांगू शकत नाही माझ्या वाऱ्या किती झाल्यात? जेव्हापासून समजते मी तेव्हापासून वाऱ्या करते म्हणे. आणि दरवर्षी पंढरपूरला येते म्हणे. मी दरवर्षी.
हो ना? देवाचीच ताकद भेटते बरं बाई.
म्हणून म्हटलं ते ताकद देवाचीच आहे खरंच, हा. मग आजी अशी बोलली ना किंवा म्हणजे व्हिडिओ दाखवला त्या मोबाईल व्हॉट्सअपवर एक हे. किंवा हे आजी पास समझा एवढं वय असल्यावर ही आजी समजा इथं आली. जो हॉल होता तो हॉलमध्येध्ये झोपलेली होती आज आराम करत होता आ आरामचाल होता त्यािचा
हा.
हा, तर तिला विचारलं असेल ना एका घराने सुद्धा.
हो तर ते एका एकाला विचारतात ना त्याचे व्हिडिओ काढतात.
आल्या कुठून आल्या, कशा आल्या, किती विवारी आहे तुमची तजी म्हणे. माझ शंभरपेक्षा जास्त वय आहे. आणि माझी वारी म्हणे मी किती वाऱ्या झाल्या असल काही सांगू शकत नाही म्हणे. आणि परिवार खूप मोठा आहे म्हणजे माझा नातू, नातवंड सगळे आहेत. हम्म.
कीर्तनकार हे ते सगळे लोक तिकडेच सळे-सगळे तिकडेच जायला जातात सगळे भाविक लोक.
हा हा.
हम्म.
ठीक आहे मग.
बरं हा ठीक आहे.